हा कट केलासा कि झाला
हो मी रज कानाला फोन होता टाइम झालत वाटत हा मी बघितलं कि तरी पडले त्यामुळे दहा मिनिट होऊन गेल ते
हा, हा ड्रावर खाली ब जर मी पण ते बघायला नाही हो मगच्यान अन ह हा मी पण ते फोनवर बोलत बोलत कोच्या माझ्या ते लक्ष मेंदी नाही नाही मला नाही आवडत मी काय नाही लावच त्यात
हम्म, हम् मी पण आधी लावत होतो कवातर लाल नंतर काय नाही आता शाळाचा झाल्यापासून काय लावलंच नाही
नाहीय हा हा म कधीच नाही लाल बी नाही कुठेच नाही थोडा मेहंदीच आवडत नाही मला
बघु
माझी केस का नाही माझ्या केस तांबूस आहेत हम् मग त्याला त्याला मेहंदी लावली कि लालभडक
हा हा मी पण लालच लालच मेहंदी लावतेय लावलं तर
ह म्हणजे लाल भडक लईच लाल दिसणार ते केस हते त्यामु तांबूस आहेत त्यामुळे
शरीरात काय तर कमी पडल क पांढरी झा जास्त प्रमाणात एक पंच्याहत्तर टक्के कस पांढरी झालते
बुद्ध झालेत र हा हा हा. पच हाय नाही तसं पण हाय नाही धंदा करायच नाही. आ होय. आ लोक डोका हललं असलं का नाही, डोकं हलकं नाही की म्हणं केसं पांढरी हुत्यात.
हलकं म्हणजे ते आणि कसलं?
पांढरी हुत्यात म्हणत्यात.
हा हा, हे धर खा जा तू आणि बाबा, धर. हम्म जा हात दो. पोरगं ओ आमचं काय खायला नको म्हणतंय.
का ओ?
तसच हाय तो, मगाशी जरा मॅगी करून दिली, मॅगी खाल्लाय. आता सफरचंद खा म्ह णलं मोबाईल बघत खातो, असं म्हणतंय.
काय करायच सांगा?
दूध घे, दूध घे.
काय पोरं आली शाळेतून?
फोनातून पार्टी कराय कसली निघाले. हा, काय सांगा की करायचं यासनी?
म्हणजे काय खायला आणून करायल्यात, का काय बनवून?
चटणी दे, मीट दे.
हा हा शाळेतून प्लॅनिंग करून आले असतील हो, असं असं
हा तसच आलाय तेे हां बघा. हं हं. काय कराय यायचं सांगा यासनी? हं. कुणाच्यात कुणास ठावबा?
मग काय चा घालू काय, दूध घेवा. जरा थांब जरा ठेवा. तुझं लक्ष हाय का बघ. हे घे दूध पी, दूध पी. आगे सागर घालाय नाहीये मी त्यात.
काय शाळेतनं आल्यावर दूध देतायसा?
मग दुध पिलं की, रात्री डायरेक्ट जेवत्यात.
हा त्याच्यावर डायरेक्ट जेवत्यातच आता नाही काय मग
नाही आईला काम आहे, परत जायाचं.
घरात आले की नुसतं कीर कीर कीर, घ्या कीओ पाडा चार, सरास्नी उद्या शाळेत येऊन विचारतो कराय लावल्यात.
ती कोण सांगितलेली तुम्हाला. सांडाय लागलंय की दूध.
ह
अ मला माहितीय तू औषधाला द ते अ बरबर राह दे राह दे पी मी सांगतो उद्या
राहिल होत लिकान हो मग रडलता म्हणून लिहून दिलतो. म्हटलं सर सांगते म्हणतोय सांगत्या म्हणतोय ती पुर गी शाळेत. बिजाकीचा त कुशार पाहिजे तुला दधजाकीचा हा म्हणून म्हंतई ती नाई आली सर सांगणार म्हणत्या. हम हम हम्म ह. बया बघा क्या
ब्लॅकमेल करतेेतो. एकमेकांना हा तू हे कर बघ नाहीतर असं होईल बघ तस का
हां, तसच झालंय ते घेणार नाही. खेळायजुला तेने असत. काय नाच.
वारं सुटलंय बाघ आज इकडं काय नाय निवळ आहे तिकडं पाऊस आहे?
आमच्याकडं पाऊस नाही आज पाऊस कमी आलाय.
हा इकडं पण पाऊस नाही पूर्ण असं ऊन पडलेय बघा आज.
पडले का? हम् हम् आमच्याकडे बी आज ऊन ऊन होतं थोडं हा आणि आता ह् आता मग जरा तीन वाजता पाऊस झाला. त्याच्या नंतर नाही आ
तरी पण आमच्यापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस आहे तुमच्याकडं
पण ब जा इतक
हा पाऊत जास
तिकड जास् असतय तिकडल्यापेक्षा गेल्या वर्षी महिन्यापास मे महिन्यापासून चालू झालता. त्याला चौव ते नाही. थांबते ठेव ठेवते तो प्याया लागलाय.
लेटच झालाय.
झालं? एवढं वेदुच्या घरात नाही. ए मी भाजी भात सणाला फोन लावतो थांब. कारात ह्म्मम्मम्म् कशाची पाार्टी काय शिजवणार काय आहे? हां कसे जमणाते पाह मी चटनी मिट काय करणारोतो. चकी मीठ आणि हम्म. च नाही मा मा वाटत सोडून देईल तुझ्या कागदात मध्ये बांधून
तेवढीच बास एवढी तिकट खायला तुम्ही काही एवढी वीज वर पोरं नायसा ए जा कागद जाभैरी आहे काय हा दोघ पण चाल कागद आहे बघ. ते आतािझन कुठ ठेवलीच ग तू कागदे चांग आहे ते लांजा बाद झालेल. किजोरीच्या खाली ठेवलय म्हण आण जरा
काय करत्यात कुणास ठाउक बा? काय सांगाना काय करत्यात कराय लागल्यात? नुसता काय माहीत नाही म्हणतात. नुसता म्हणत्यात दे चटणी, मीट.
आता घालू द्या सगळ आणि खराट करून खाऊन देत. ह हम्म हम्म. काय तेच सांगा ना, आता तिथं जाऊन बघणार म्हणे आता.
हा हा जव
हा हा जाऊ दे जाऊ दे. तेवढंच एन्जॉय असते हो. आता आपण पार्टी करायच म्हणल मी तर मैत्रिणी मोठ झाल्यावर होतय का.
ह नाहीच की खरं हे, काय माहित कोण बनवून देत यास नी? त्यांच्या घरात कोण असल तर आता सगळी शेताकडे जातात.
मी करून देतो म्हणावी या म्हणाव इथंच घरी.
हम तर
हम हम हा. आ आपल्या घरात
हा ते आहे ना.
हम्म.
ती पूरगी जरा हे हाय आगाव आहे. जरा नुसता बहिर खेळायच म्हणत्या.
हा हा.
हम्म अभ्यासाला मग सगळे जण खेळत बसत्यात. मग घरात अभ्यास राहतो ल मग दुसऱ्या दिवशी शाळेला जायला रडतंय, सर मारत्यात.
नाही नाही अभ्यास आहे ना अभ्यास आपण वैयक्तिकच घ्यायचा लहान मुलांचा घरात.
हम हम्. वयक्तिक घेतोय सोडा तसा. खरं ते त्याच्या घरला ते बुलवून घेत्या. देवराज मोठा देवराज राजवीर नव्ह देवराज हा.
किती वर्षाचा झाला तो?
तेला आट
कितवा लागलं आठव लागलं काय ग? आठवा.
हम्म हम्म. तेला जरा ते त्याला जर आब्याकस तास तेन लावायचं नाही का मग तू.
तसा हाय हुशार करतोय घरात अभ्यास तो. खरं आत्ताच ते मे महिना झालाय त्यामुळे तो तस हे करायलाय.
अ ते आब्याकस ओ ते बोटावर गणित नसत्यात का तेज ओ.
कसे?
ती बोटावर गणीत नसतात का.
म्हणजे?
अ म्हणजे बोटावर ते आब्याकस असते ते. हो गणिताबद्दल गणिताचं हे असत ते त्यांनी बोटावर असं वजाबा कि गुणुले भागाकार किती पण मोठी संख्या असते त्यांनी सगळं बोटावर शिकवते त्यांची तयारी करून घेतात ते हे जी. म्हणजे पुढे जर त्यांनी स्पर्धा परीक्षा देणार असली मुलं, तर त्यांना ते सो प जातय ते कोमल ताई चा मुलगा अभ्यास अभ्याकस च्या क्लास आहे की त्याचा मागच्या नंबर आलता ह्यावेळी पण नं बर आलाय पुण्याला गेलाता पेपर द्यायला. होय मग एक वर्ष म्हणजे पाचव्या वर्षापासून चालते मुलांना ते. जितक्या लहान त्यांनी शिकतील तेवढे ऍक्टिव्ह असतात, ना कॅप्चर करून घेतात. बुद्धी तल्लक असते त्यांची. जेवढ्या लहानपणापासून आपण लावल तेवढ्यापासन ते
हो, हा.